मी ठीक आहे. तू
मी पण मस्त आवाज येत नाय. जोरात बोल
काय चाललंय तुझं?
काय नाय निवांत बसलोय.
होय का.
हा तुझं काय चाललंय?
काय नाय निवांत बसलोय. तुझ्याकड यायचं प्लॅनिंग चाल्यालं.
होय.
म्हणून आता बेंदूर येतोय ना मग प्लॅनिंग चाललेलं तुझ्याकड यायचं.
का बेंद्रा पाशी काय ये माझ्याकड यायचं?
असंच सुट्ट्या होत्या मला जास्त म्हणून होय.
ये ये पुरणपोळी करीन त्यावेळीस
बनवायची असते गं पुराण पोळी मला माहितीच नाय.
तुला नाही माहिती. मला पण आधी येत नव्हत मम्मीनी शिकवलं. त्या दिवशी म्हणजे. हम्म!
खाल्ली आहे एक दोनदाच भारी लागते पुरणपोळी.
हा मला इतकी आवडत नाही. म्हणून मी ह नाही खात, पण बनवायला शिकली.
बनव-बनव जरा नवीन-नवीन ट्राय करतो. बेंदूर-बेंदूरच्या निमित्त
ब बेंदूर ला म्हणजे बेंदूर म्हणतात ना, त्याला नक्की काय-काय करतात मला? इतकं माहित नाही, म्हणजे आमच्या इकड तरी काही इतक हे नसतय.
मी सांगतो तुला, बेंद्राला काय-काय असतं. बेंद्राला ना इकडं म्हणजे- यात्रा असती गावची, बेंद्राला. बेंद्राला यात्रा, कशी भरती माहितीय का? पाच दिवसाची असती पाच दिवसाची. म्हणजे मंदिरात हाय क नाय अशी मोठाच्या मोठठा मातीचा, नंदी बैल तयार करतेती आणि त्याला पूजतेती पाच दिवस परत. म्हणजे पहिलं माहितय का बैलासनी सग शेतातली काम बीम असायची. त्यामुळ त्यामुळं असं शेतात सगळी कामं पहिलं टॅक्टर वक्टर असं एवढं काही नव्ह मग बैलाच्या साहाय्याने करायची ते. मग त्याच्यामुळ आता कसं झालंय की- पाच दिवस आराम देत्याती ग. म्हणजे बेंद्राला, एवढं काम करतो. म्हणजे पेरण्या होत्यात का नाही आपल्या पाऊस पडतो का नाय जून मध्ये. म जुलै मध्ये बेंदूर असतोय मग. असं पाच दिवसाची रेस्ट म्हणून सण करतेती आपला एवढा शेतकऱ्याचा मित्र असतोय का हा बैल. त्यामुळ मग पाच दिवस त्याला रेस्ट देतेती. त्याला पहिल्या दिवशी उच्च - हम्म पाच दिवस कारण का म्हणजे. इतकी काम करून करून जरा रेस्ट तरच नको का द्यायला त्याला. आराम म्हणून देतेती तुला माहित काय करत्यात पाच दिवसात, त्या पाच दिवसात. पहिल्यांदा पहिल्या दिवशी बैलाला ला नाही नाही. ज्या दिवशी बेंदूर आहे त्याच्या आधी खांदा मळू मळणी करून घेतीती. म्हणजे त्याच्या आधी हाय का नाय नय. हळद आणि हळदीत तेल टाक ते ती, आणि काही तर टाकते ती, मला माहिती नाही एवढं, पण हळद आणि तेल तर असते. हळद आणि तेल अस गरम करतेती आणि ती बैलाच वशी ंड असते तुला माहित आहे का ती. माग एक असं. फुगलेलं वर येत मग त्याच्या माग, का त्याच्या पुुढं, नाही त्याच्या पुुढं मान असते का नाही मान त्या मानाला हळद तेल लावतेती. असं घासतेती. चोळतेती परत मग. म्हणजे त्याला कळलं का, तस चोळतेती. आणि. परत त्याला दुसऱ्या दिवशी धुततेती. चांगला सजवतेती, शिंग- बिंग अशी ता तासून घेतेती. नाक्या कापतेती. त्याज्या मा तुला माहिते का नक्या पण त्यांच्या वाढतेत्या. हम्म मग नक्या करून घेतेती त्यांची. ज्या शिंग तासतेती, शिंग अशी एकदम प्लेन करतेती, अशी खर काय असं उकरून, परत काय क्षाला पण घासून-घासून असे खरबडेत झालेले असते का नाही. मग ती अशी सरळ करत्यातीती, म्हणजे तासून घेतेत्याती, मग तासून झालं की परत मग त्याला कलर करतेती, चांगला कलरकेल्यावर परत बैलाच्या दोन दोऱ्या माहित आहे का दोऱ्या, मुर्की, व्यसन, सगळं बदलून घेते ती आणि एवढं सगळं बदललं की परत मग,
ह
काय करते ती त्याला रंगवते ती शिंग शिंग रंगवून झाले हो त्याच्यात शिंगात का हाय का नाही लिंबू तेन काय काय लिंबू खावते ती लिंबून त्याच्यात आगर भत्त्या पण लावते माहितय का तुला, बघितलंयस का फ परत काय काय जण अस, अस काहीत सजावटी असतय ती त्याच्या सगळ्या दोऱ्या बिर्य नवीन. बगते त त्याला त्या दिवशी त्याला पुजते ती त्याच ऑप्शन करून घेते ती, आणि त्याला परणाची पोळीचा चारत्या ती परत तुला माहितय ह तर मातीचा पण बनवते ती किती मोठा बनवतेेत माहित आहे बाई. पाच एक फूट मातीचा बनवत्याती गणपती ह आपलं काय बरं नंदी हॅलो! हॅलो!
हा.
तुला माहिती आहे का? म्हणजे पाच एक फूट देवळात. नंदी बैल बनवते ती पाच फुटाचा मातीचा.
हा.
मग त्याच पाच दिवसाना पाच दिवस त्याची पूजा करते ती, त्याला पाच पाच नारळात तोरण देते ती, पाच दिवसां परत त्याला आहे का नाही ही करते ती, अं विसर्जन करते ती विसर्जनाला मोठठा कार्यक्रम असतोय.
होय.
होय. पण पूर्णाची पोळी बायलाला पण चारते ती, सगळं म्हणजे सगळ्या प्राणीस मी पूजते ती परत तुला माहतीय ती आपल्यात कुणाच्या लग्न असल्या तोरण बनते ती माहिती का क ती नारळाच्या पानाच काही तर धागा कशात तर धगा बन ह तिथती वेळ ला तमचा माहित आहे का?
हॅलो!
हॅलो! हॅलो!
हा मग अजून आता मी सांगते पुरणपोळी कशी
हा सांग. सांग की.
अ साहित्य लि,
हा
एक कप हर्बल डाळ,
हा.
एक कप गुळ किसलेला,
आणनखीन
अर्धा चमचा वेलचीपूड,
हा.
एक चिमूट जाई पळ पूड,
हा आणखीन.
आणि एवढंच पूर्णासाठीचं साहित्य आहे त्यानंतर अं पोळीच्या अ कणिक असत त्यासाठी काय काय घ्यालं सांगते. दोन कप ग्हाचे पीठ, किंवा मैदा आणि गव्हाचे पीठ समान प्रमाणात, घेऊन मिक्स जरी केलं तरी चालत.
होय का?
हा दोन चमचे तेल
हा.
चिमुटभर मीठ
हा.
आवश्यकतेनुसार पाणी
होय.
हा.
नाही ह्याचं काय बनवायचं ह्याच सगळं ति शिजवून घ्यायचं का डाळ हात.
नाही पुरण हरभरा डाळ वगैरे कप गूळ हे सगळं मिक्स करून कुकर ला. कुकर ला लावून द्यायच किंवा अच्या हा.
हा.
आणि आता मी सांगितलं गवा्हाचं पीठ तेल चिमट भर मीठ आवश्यक त्यानुसार पाणी ते अ पोळीच जे पीठ असत ना ते
मग ती सगळं मिक्स करून परत मग ती हि बारीक करायच ना कशाला? त्या पूर्णाच्या चाळणीला
हा
तिथ ना पुढचं मला माहित आहे फक्त एवढंच माहित नव्हतं मग परत ते असच का बघ. मी सांगतो पुरणाच्या तळणीतं पुरण बारीक करून घेते ती पिठा पण जी मळायच असते ती परत म मळून झाली. पात ते पर्णाचा गो असा आात गोल करून पेटाच्या ह्याच्यात घालते ते आहे का ना भरते ती
हा.
हा मग परत पोळी लटते ते ह का नाही असंच ना. हा आणखीन त्याच्याबरोबर काय काय बनवते त खाला भजी परतामटी भात आणखीन काय काय असते.
घुळवणे.
हा दूध पण खाताती ती माहितय का तुला हम्म दुधात तूप टाकलेवर आणखीन भारी लागत.
हो तुला आवडतं का काय?
होय.
हा.
तुला काय आवडत?
पुरणपोळी आणि पुरणपोळी सोबत आमटी आणि दुधास अ दुधात तूध घालतो ना.
हा होय आणखीन दुसरं काय आवडतं? तीही सोडून?
ती सोडून नॉनवेज.
नॉन व्हेज मध्ये काय?
चिकन
चिकन, कसलं चिकन?
कसलं चिकन असत आता?
अरे ते कसं बनवलेलं?
अ सुक बिर्याणी मम्मी करती.
होय.
हा
हम् आणखीन?
आणखीन काय नाय.
मला तर पुरणपोळीच आवडती म्हणजे पुरणपोळी परत त्याच्याबरोबर भजी
परत पापड आणखीन आता पापड आणखीन काय आवडत? बा हा त्याच्या बरोबर आ आमटी, भात, परत गुळवणी नाही मला आवडत अजिबात.
गुळवणी नाहीस खात?
नाय मला दूध आवडत दूध त्याच्याबरोबर
होय.
हम् मग दुध आणखीन त्याच्यावर तूप मग चांगलं लागत.
ह हा
हो मग बाकी तुझ्या शाळा कधी चालू होणार आहेत?
शाळा आजपासूनच चालू झाली.
होय.
हम
सुट्टी कधी लागलेली?
एक मे
हम्म एक मे आणि आज किती आहे नाय नाय जाऊदे. बरं बरं ठेऊ का?